हॅलो!
हॅलो! आवाज येतोय का? हॅलो! हॅलो!
हा आवाज येत नाहीे तुमचा.
आता येतोय का?
म्हणजे बारीक हाय ओ.
हॅलो!
ह बोला‌ की बारीक आहे आवाज खरं काय ऐकु‌‌ ई ना मला, हॅलो.
तुमच्या तिकडे निस, निसर्ग कसा आहे तुमच्याकडं?
हा.
तुमच्यां तिकड वातावरण कसं आहे?
हम्म वातावरण आहे बघाता बर
पाऊस आहे का तिकडे?
पाऊस येतोय जातोय. तुमच्याकडं?
इकडे पण आहे बारीक बारीक चालू आहे.
हां हां.
हो वातावरण कसं आहे?
का बोलायचं मला काय
वातावरण छान आहे का?
हॅलो
हा बोला मोठेने बोला बारीक
अ म्हंटलं आमच्याकडे निसर्ग रम्यम वातावरण आहे. तुमच्याकडे कसं आहे?
हम्म का आता आवाज यालय तुमचा
आता येते का?
हम्म येतोय माझा येतोय तुम्हाला?
हो येतोय.
हम्म तुमचा जरा बारीक आला.
हो म्हंटलं
पाऊस कमी आहे इकड. तुमच्याकडे कस आहे पाऊस?
आमच्या इकडे आहे कमीच आहे.
हम्म काय पाऊस स काय खरंच पाऊस.
हो थंडी आहे ना?
हम्म कमी पाऊस एवढा नाही गरम आम सुध. पाणी जास्त नाही थांबले करायच मग त्यांची पा.
नि हा
बोला ना.
बारीक ये हॅलो
परत बारीक बरा.
हो आमच्या इकडे डोंगर भाग खूप छान आहे इकडे.
हम्म. मग काय म्हणतात बोला ना ताई.
आवाज येत नाहीये का तुम्हाला?
आत्ता येतय बघ तुम्ही तेवढंच बोलताय थांबताय बोलताय थांबताय काय तोय मग आत्ता जोरात हो.
हो आता येत असेल आवाज
हम्म.
अहो म्हंटलं आमच्याकडे खूप डोंगर बाग आहे खूप छान वातावरण आहे इकड
हा हा पाऊस कमी आहे का जास्त आहे त?
हो येतो जातो पाऊस.
बरीच बारीक बोलतय बाबा तुम्ही मोठ्या ना बोला ना जर काही.
अहो आवाज खूप मोठ्या न बोलतीय मी इथं.
काय प्रॉब्लेम आहे काय कळण मला.
नाही ते तेच प्रॉब्लेम असेल.
नाही नाही माझ्या पण चांगलं म्हणजे रेंज मध्ये आहे. व्यवस्थित आहे सगळ तुमचा फक्त आवाज कमी आलाय.
हो नाही नेटवर्क प्रॉब्लेम असेल त्यामुळं.
क आसा आला बघा तुम्ही ज जोरला बोलला ना.
अहो खूप जोरणी बोलतीय.
हा हा आता ऐकूय तेवा असं बोला ना.
हा हा.
हॅलो.
एक मी एक मिनिट थांब ना मला फोन उचलून द्या. रड. मी झोपलो होतो ना शांत. ते
ताई माझा पण वेळ फुकड जातो तुमचा पण वेळ फुकड जातो बोला ताई.
ह.